मी सांगतो ना मी... हा हा टीचर हा हा बोला...
हो काय करतात...
काही नाही बा मुलासोबत गोष्टी चालूय हय टीचरली मी सांगतो ना... खेळ सुण आता आला आता नाही.. मनबट थली... नाही शाळेतून आ प्र...
काय म्हटलं...
सकाळची होती आला तो शाळेतून...
हा हा हा म... काय सांगतो म्हणजे? टीचरला सांगतो म्हणते की काय म्हणते?
लवकर सुट्टी देेत-
हा हा हा पोरले कस लहान लहान असले की लवकर होते ना घाई-
हा त्याला अबॅकसची ट्युशन आहे. मग म्हणे येन ते ट्युशन म्हण मग मॅडम लोकर सुट्टी देत - म्हटलं जा मी फोन करतो. तीन ए की चार? हा. आमच्या गावातच. तुम्ही कोण? तुम्ही कुठून बोलता?
मी बारखेड तिखट. हम्म. तुम्ही सोंदड्याच्या आहात?
नाही
दनापूरचे आहे का तुम्ही? हा हा हो. तुमच्या सरनेमचे याले आहेत ना सोनदाड्या मला वाटलं पहिले सोनदाड्याची हाय का तुम्ही....
नाही तुमच्या गावच्या मी दोन तीन जणी बायांला लावला होता कॉल. केला होता. हम्म त्यांचा मध्ये आला होता- मी पण केला होता.
हो. किती झाले कॉल तुमचे?
काही नाही हो हे सात आठ झाले फक्त. ज्यांचा आला त्यांना केला. जास्त नाही झाले. तुमची?
समजा, अठरा झाले वाटतए आता. म्हणजे मी काल काल परवापासून करून राहिले ना त मंग कस हाय माहिते का? दहा -दहा मिनट झाल तरच त्याचा पेमेंट होती नाही तर होत नाही ना मंग. माय किती खालीच गेले असते. कारण आपण कोणाला कॉल करा, नाही मग कॉल कस मी गावातच केले ना आगोदर, आता बाहेरचेचे आपल्याला काही एवढ ओळख न
नाही त्यांलेच केले. मला तर काही ओळखही नाही काही.
हो आता ओळख नसल्या नसल्याअसं समजा असा प्रश्न पडते ना माणसना काय बोलाव समजा. तर
एक सोंदरा्याचे बी मांगे कीन ते तिच्यांदी
हो ते म्हसाय आशें ते कारण मागच्या वेळेस बी त्या ताई म्हणत होत्या मले म्हणे की के केलं नाही का तू न? म्हटलं नाही मी त काही केलं नाही. कारण की म्हटलं आता कस फोन करायला टाइम द्याव लागतय. आपल्या घरचे काम येन म्हटल टाईम वेळ भेट - टल तर करते माणूस. पण या वेळेस म्हटलं मी मा स पेमेंट झालं मी विचारलं. म्हटलं का पैसे आले होते का तुम्हाला? म्हणे हो मग म्हटलं बाई चल जाऊ दे म्हटलं का काय दहा मिनिट टाका लागतात म्हटलं करूनच पाहू म्हटलं.
जास्त उचलले न. जास्त खालीच गेले.
हाव का? किती आले होते तुम्हाले?
दोनशेच रुपये आले होते.
हो काय? म्हणजे हाव ना ते आता तुम्ही समजा पहिले पहिले आपल्याला समजत नाही ना कसं कराव काय करावं. आता मी माये समजा एवढे कॉल झाले कीणी त्यातले फक्त चार किंवा पाचच असतील रेगुलर समजा नाईत पूर्ण खाली गेली माय. अठराचा आकडा झाला तो. पण खालीच गेले.
हा हा ह नाही मग मला पाच जणी एक वेळ. पाच जणीले चालते ना? पाच जणीले पाच वेळ.
हाव का? असं चालते आहे ना? बर बरं चालते ना मग. तुमच तुमचे दहा मिनिट झाले म्हणजे दहा मिनिट तुम्ही बोलला की मी करतो परत तुम्हाला मग
हा नंतरही केला चालते हा.
हा समजा समजा अ संध्याकाळचा किंवा रातचा किंवा उद्याचा असंही केला चालते ना? हम्म तुम्ही फ्री असं कि सांग जा मग
हो हो हा हो हो तेच ना कधी कामात असून कस हाय माहिती हाय का ते ॲप ऑन असलो आपण तरच तू कॉल रिसिव्ह होती नाही तसा होतही नाही समजा.
आधी तुम्हाला विचारलं आता तुमचा कॉल आलेला दिसला.
नाही ते त्याच काय माहीत का जेव्हा ते स्टार्टिंगला मा त्या वर्ष सुरु केलं होत की नई तर तेव्हा घरच्या इचाच नंबर दिला होता व्हॉट्सअप साठी. कारण ते ग्रुपमध्ये ऍड कराय लागल- नंबर तर मग घरच्याचा नंबर दिला होता मग आता सध्या ते घरीच होते
हम्म हम्म हम्म हम्म हो ना आता तुम्ही एका जणी लावला तर कॉलच कट होऊन गेला हॅलो हॅलो रेंज नसली की कॉलच कटते हॅलो
हॅलो
हॅलो हा रेंज नसली की कॉल कटते दहा मिनट हा हा आता येतय आतापर्यंत बंद झाला होता ते का काटून नको टाकत जाऊ कारण की कट हम्म आवाज नाही आला तरी चालू राहू द्याचा कारण की मग ते दहा मिनिट नाही झाले तर मग हा मग आपच येते आवाज कारण कि ते रेंचा धरपकड धरपकड करते ना.
पकत नाही ना बरोबर.
हा.
स जिओचा काही प्रॉब्लेम आहे जिओ म्हणजे नेटमंग
अन पावडर लावून अन्.
त्याच्या नावाच नाही. त्याच नावाज नाही येत व्यवस्थित येते मग कधी एखाद्या वेळेस कटून जाते.
हम् हम हम आमच्या इथं तर एकदमच कट झाला. एक च कॉल चालू होता आणि एकदमच कट झाला. घर्या
हो का नाही नाही तो सगळ झिरो होऊन जातो मी सांगतो तुम्हाला अठरा कॉल झाली. त्या मोजून चार किंवा पाच असतील कामाचे नाही तर पूर्ण खाली गेले कारण आपल्या पहिल्यांदा समजत. नाही ना आता एकदा समजलं की माणूस व्यवस्थित हे करते समजा समोरच्या नाही केला. दहा मिनिट होऊ द्या आपण दहा मिनिट होऊ म्हणजे कस फालतू कॉल वायर क समजा.
नाही. आता हा समजा आता आताे आतापर्यंत रेन नव्हती ना. एकदमच आवाज आला असं होते ना मग
हो हो अस होत हो त्या चालूच राहू दे. म्हणजे कसं दहा मिनिट झाल्यावर कुठे केलं ल
आता मी एका जणाला कॉल केला होता त्यांचा एकदमच कटत होता.
हा हा नाही ना मग कसं होते माहिती आहे का नेटवर्क नसते की नाही.
आमच्या इकडे रेंजस न आयडियाला रेंजस नाही आमच्या इकडे
नाही आ आमच्या गावात आयडिया नाही, एअर नाही जीओ तरी आहे म्हणा पण कसं असंच धरपकड धरपकड करते म्हण ते.
आमच्या इकडे जिओच सीमच नाहीे का आहे पण चालत नाही.
हा चालत नसे आमच्याकडे चालते म्हणा. आपण असं नेटवर्क राहत एवढं जसं पाहिजे तसं.
हो ना काय आणते पाणी पाऊस तिकडे.
ह शाळेत कुठं शाळेत कुठं असेल तुमचा मुलगा?
गावातच गावातच हम्. तुमच्या तुमच मुलगा मुलगी..
हो हिवर खेडले असतात ना दोन्ही पुरं हिवर खडले असतात.
हाव वाय.
हम् दोन एक पोर हीवरखडला असते एक मुलगा एक मुलगी हे.
हम्म हाव ना हल.
एक एक मुलगा एक मुलगी आहे आता तीन तीन वाजता त तीन साडे तीन.
हा. आम्ही गावाात ते फी किती जास्त म्हणजे खूप महाग आहे ना.
हो कसं बाहेर गावले म्हणजे कसं आता जायचही खर्च.. पण हे म्हणजे बरोडातच नाही ते पण आमच गाव एकदम छोटं आहे ना आमच्या गावात.. ते म्हणजे सातवी पर्यंत आहे हो ना पण..
हा हा म्हणून मग आम्ही गावात.. इतच टाकलं. त्या आरटी ले नंबर लावला गे त्याच्याच बिंग म...
रिकामा ऑडिओ
आरटीई साठी आरटीई साठी नंबर अ द्या किे ते पैसे.
हो हो हो हो ते चालत.
हम्म.
ते अ तेचा नंबर दिलाय ना घरच्या त्या व्हॉट्सअपमध्ये तेचा त्याच्यावर फोन येऊन राही कि म समजा आहेत का ऑन आहेत का ऑन.? ते आता घरचे बोलून राहिले तिझ्यासोबत तिकडे. घरचे म्हणतात आया भवती तुम्ही हे काय लावलंय असं?
आपण पाहिलं तर मग कोणी नसते.
ह नाहीतर मग कस कॉल सुरु असलं की आता दुसरा कॉ येत नाही ना मला सध्या तुमचा कॉल चालू हाय न..
नाही. दुसर दोन तीन कॉल आले मला म्हटलं आता बोलून मग.
हो हो हो ना बरा केला मग तुम्ही सांगा तुम्ही फ्री असला की मी करीन कारण.. कि समजा मा बी दहा मिनिट होऊन जातात
हम्म.
आता बाया कसं दोन तीन दिवस ऑन आहे त्याच्यावरण आपण कस एखाद्याचा कलू असतकि नाही म्हणून. कॉल लागत नाही.
उचलत नाही म आपला म साधा लावायचा
हा हो मग सा.. लावला की त्यातही मग समजा कसं तो समोरचाही कट होऊन जातो.
हम्म. समोरच्याचा आला कि कट नाही करायचा ना हा..
नाही हा कट नाही करायचा बरोबर आहे पण तो समोरच्याचा एक.. हो एक मिनिट राहिला आता.
हम.
का याच्या नंतर कोणाचा फोन येऊ राहिला का मग..
नाही मला हो आता आतापर्यंत आले मी दोन वर बोलली आणि एक तसाच गेला तिथ रेंज नाही तर ते.. कटून गेला.
हाव काय.
आणि मग आता मला तुमचा दिसला म्हणून मी लागल.
हो हो का हो मी ग्रुप वर टाक.. टाकला मगशी नंबर म्हटल कोणी कस नंबर टाकला मी कोणी म्हटलं.. फ्रिअसलत कॉल करा, पफ्रिअसलत कॉल करा.
रिकामा ऑडिओ
म्हणजे कसं मग आपल्याला कोुणाचा आला की नाही फोन तर मग आपण त्या व्यक्तीला डबल लावू शकतो ना.
हम्म एकायच्यावर लिहून घ्यायचे मी तर लिहून घेऊन राहिली.
हा तेही पुरते नाहीतर काय?
आठवून नि रायेत ना मग आताणाला कोणाला
ह मला आता सध्याच येऊन न. दहा मिनिट झाल्यावर तम्हालाच लावतो झाले म दहा मिनिट.
हा चालेल ना.
तुम्हाला आता सध्याच कोुणाचा फोन येउ राहियला काय?
नाही आला नाही अजून.
बरं मग मी लावून पाहते एकदा तुम्हाला, दहा मिनिट दहा मिनिट वर ते झाले.
हा ठीके.
मी चालच ठेउजा मी लावतो तुम्हाला.
हा.
हो.